हॅलो.
नमस्कार. आपण- छानपैकी नाही का आता पाऊस विषयावर बोलू पाऊस. ज्याचे लोक फार आ- -तुरतेन वाट बघत होते. आणि फायनली तो आता आलेला आहे.
तुमच्याकडे आलेला आहे. आमच्याकडे तर अजूनही नाहीए पाऊस.
नाही नाशिक मध्ये पाऊस आहे.
हं. हं. हं.
आणि- कसं असतं ना? कधी इकडे पाऊस असतो, तर कधी ती नसतो. तस आहे ते. आता पुण्यामध्ये परवा तेरवा खूप पाऊस होता. आज पुण्यामध्ये कडक ऊन आहे. तर नाशिकमध्ये पाऊस आहे.
हो. हो.
हां. नाशिकमध्ये पाऊस म्हणजे आजूबाजूला पण पाऊस पडतो. आणि खरं तर गरज ए. म्हणजे खरं सांगायचं ना? ज्या दिवशी घरात- किंवा गावामध्ये सांगितलं जातं- की चार दिवस पाणी येणार नाही. तीन दिवस पाणी येणार नाही. तेव्हा त्या पावसाची किंमत कळते.
किंमत कळते. पाण्याची किंमत कळते. हां. आमच्याकडे तर आता एक महिना झाला थोडस पाणी कपातच आहे. कपातच आहे. म्हणजे थोडसं कमीच सोडलं जातं. कमी वेळ सोडलं जातं.
बरोबर.
त्यांना पण ब-
हो ना. हं. आता बरेच लोक ए - त्याच्यात मी पण आहे. की मला पाऊस अजिबात आवडत नाही. त न आवडण्याचं कारण इतकंच आहे कि ते चिखल ती रंदण- ते नाही पटत. गाडी शेजारून जाणार, तर ते अंगावर उडणार ते एक वेगळं. सगळ्यांना घाईचं असते जाण्याची. पण इतकी बि नसावी- ती माणूस चालणार पण दिसत नाई आणि म्हणून फक्त तेवढ्यासाठी पाऊस आवडत नाय. बाकी मला
हि झाली शहरातली गोष्ट ना ओ ताई, गावाकडे तर वेगळंच आय ना पावसाचं रूप.
गावाकडे तर बापरे गावाकडे रस्ते व्यवस्थित तर पाऊस योग्य. रस्ते खराब तर पाऊस कोणालाच आवडत नसेल. आणि शेत तामध्ये म्हंटल्यानंतर तर पावसाची गरज असते त्यांना सवयही झालेली अस ते.
पावसाचे रस्त्याच त्यांना गरज नाइया पण पावसाची खूप गरज असते ओ. शेतकऱ्यांना हम्म त्यांना पाऊस नाय प्याडला पीक पाणी नाय झालं तर ती काय करतील? हां.
ते तर जाऊद्या पण आपण काय खाणार ते तरी आपल्यापर्यंत आणून पोहोचवतील.
शहरापर्यंत आपण काय पैसे फक्त कमवू शकतो ना धान्य तर नाय कमवू शकत.
धान्य त पिकवू शेतकरीच पिकवतो ना त्यांनी नाय पिकवलं त आप पल्याकडे पर शहरापर्यंत कसं येईल काय?
त्याच्यासाठी पाऊस गरजेचाय. म्हणून पाऊस आवडतो असं म्हणायच. नाय तर म्हणून म पाऊस आवडतो असं म्हणायचं नायतर चिक खल आणि ते आणि ते आता आमच्याकडे ते कुंभमेळ्यामुळे रस्ते बिस्ते सगळेच खोदून ठेवलेले इतके चिखल असत. म्हणजे जावं का नई असं होतं खाली.
हा बरोबर आता ते थोडस
पर्याय नाहीये ऑफिसला तर यावंच लागतं.
पण ते थोडे दिवसाचीच व्यथा आय ना ते काय नंतर बुजवतील ना कधीतरी.
हा पण म आता शेवटी कार्यालय तर बंद नाय राहू शकत कार्यालय चालू
कुठलीच बंद नाय राहत ओ काही शेतकरी असूद्यात तुम्ही असु द्या कोठलंही काम अस द्या कसं बंद ठेवतील कोणत्याही करण्यासाठी?
त्याच्यासाठीच त जावं यावं त लागतं.
ना बंद ठेवण तो जास्तच झाला तर तो बंद करू शकतो ना सगळं.
हम्म ते तर आहेच.
आ? पण पावसामुळे बऱ्याच गोष्टींची अ म्हणजे माणसाच्या आ जीवनाशैलीत फरक पडतो ना जर नाय पडला तर.
आता कसं असत ना जेव्हा पाऊस येतो ना तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला मला तर शाळा आठवते पहिला पाऊस निबंध लिहा. मग खूप काही काही लिहायचं. लहान त्या याच्याही पेक्षा लहान होतो तेव्हा पाऊस पडेल का?
हा सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का?
पाऊस पडेल का?
हे सगळं आठवत पण त्या आ ठवणी आज आहेत म्हणून कदाचित पाऊस जेव्हा पडतो आपल्याला तेव्हाच त्या गोष्टी आठवतात.
नाही पाऊस
म्हणजे एक सुट्टी पाहिजे असेल, तर एक पाऊस गरजेच होता.
हा एक सुट्टी हवीये. फक्त पाऊस जास्त पडायला हवा.
पण आता आता तुम्ही सुट्टीसाठी नाही. पाऊस आला तरी तुम्हाला यायचचे. काम करायचचे. आता भोलानाथ काही नाहीन. कोणच काही नाही न. तळाही साचून देणार नाही. तळ साचलं तरी ऑफिसला या.
हा पण ते ऑफिस साठी नाही हो. ते गाणं तर शाळांच्या मुलांसाठी होतं ना.
मग तेच सांगते ना. ते शाळेसाठी होत. पण आता आता आपण मोठं झालो. आता आपण ऑफिस हे करतो ना. अता नाही म्हणू शकत ना असं. ह अस.
नाही.
आता तळही साचलं. आणि बोलाना आताही म्हटला पाऊस पडल. त बाई तुला कार्यालायत य यचय. तुला काम करायचचे. तू तेवढं कर.
जायचचे. यायचंचे घरी. परत घराचं रुटींग करायचचे.
हा मग घरही सांभाळायचं. ऑफिसही सांभाळायचं. बरोबरे की नाही.
सगळं सांभाळावं लागतं. सगळ्याच गोष्टी. म्हणजे हो स्त्री सगळं बघू शकते. ह तेवढी म्हणजे, तेवढं दिलेलंच आहे ना कॅपिसिटी. म्हणजे धरणी मातेत जेवढी कॅपेसिटी. तेवढी स्रीतच आहे ना. ती किती बी पेरते. किती रुजवते. किती उगवतं त्याच्या घरोन. ते म्हणजे अम नाही का?
बरोबर.
तसं आपल्यामध्ये पण आहे ना, तेवढी क्षमता.
पाहिसेे पण ॲक्चुअली कारण की, अ
सगळेच म्हणायला लागले. मी पण कामावरून आली. कोण काम करेल? मग त घरातलंही काम होणार नाहीन. बाहेरचही काम होणार नाही.
नाही नाही नाही. असं नाही बोलून चालणार. म्हणून तर मला जर असं वाटतं ना, आताच्या पिढीला. म्हणजे खास करून मुलींना. जर आपण अ प्रगल्भ करतोय. म्हणजे शिक्षण आणि अ प्रकल्प करतोय. किंवा ते ती अशी शिक्षण घेतल्यानंतर ती लोक जेव्हा कामाला जातात. नोकरी करतात. तर ती प्रगल्प होतात. पण आपण ते रुजवलं पाहिजे मुलींना. मुलांना सुद्धा. म्हणजे मी तरी असंच म्हणजे मुलाला. माझ्या मुलाला सुद्धा तेच रुजवलंय. कि किती तुम्ही बाहेर गेलत. तरी तुमच अन्न तुम्हाला शिजवून खावा लागेल. एखाद्या दिवशी कंटाळा आला तर ठीके. तुम्ही कमवताय तर ते वाटत कधीतरी रिलॅक्स व्हायला तर तुम्ही
त्याच्यासाठीच तर माणूस पाऊस, पाणी, ऊन, वारा काही बघतच नाही.
हा ना,
पण कधी कधी कस. ना वातावरण पावसाचं होतं मग ते थोडं थोडं थेंब थेंब पाणी पडतं तेव्हा ते छान वाटत. पावसामध्ये नाही का आणि. पहिल्या पावसात मोस्ट ऑफ सगळेच लोक भिजतात.
भिजायला म्हणजे वाटच पाहत असतो ना आपण तेवढी ते.
पाऊस कधी येणार पाऊस कधी येणार हा. का रामच्याकडे तर कसं असायचं पावसामध्ये भिजायचं नाही. मी कपडे देणार नाही इथून सुरुवात असायची तरी आम्ही भिजायचो. आपल्याला माहिती आहे भिजल नाही भिजल तर कपडे हे येणारच आहे आपल्याला.
त्याच्यामुळ आमचं बीप आपण. असं मागे थांबत नाही भिजून जायचं.
नाई आम्ही तर पहिला पाऊस पडला च म्हणजे लहान असताना. पाऊसचा पै पहिला कधी पडतोय आणि कधी भिजतोय. आणि कधी कधी तर म्हणजे आम्ही म्हणजे उन्हाळी सुट्टीत गावीच असायचो ना. म ते गावचा गावालाच पहिला पाऊस मिळायचा आम्हाला. आणि इतकं छान मातीचा सुगंध त्याचा पहिल्या पावसाात. चा सुगंध इतका सुंदर. हां आणिक भिजायचो पूर्ण. चिंब व्हायचो.
हो कारण कडक कडक उन्हा उन्हा नी तापलेल्या त्या. मातीवर त्या रस्त्यांवर तो पाऊस पडल्यावर जो वास येतो ना. आबा बाबा मस्त सगळ्यात सुंदर स्वर्ग सुुख.
अशी जमीन तापलेली असते आणि त्यािच्यावरती पहिला पावसाचा ते थेंब पडतात आणि त्याचा वास. इतका सुंदर येतो ना कि काय विचारायला नको अगदी हा.
माती खाण्याची इच्छा होती डायरेक्ट.
हा हा हा हा हा,
त आणि खर खर होत बरं का.
होत होत आम्ही तर खाल्लेली पण आहे होतय काय.
हा मी पण खाल्लेली मी त पाटीवरची पेन्सिल सुद्धा खाल्लेली. जी पाण्यात भिजवल्यानंतर वास छान यायचा म्हणून खायची.
पण आता कसलं काय.
आता काय आता म्हणजे आपल्याला. पण आपल्या कामा आणि आपल्या ह्याच्यामध्ये इतकं हे झालय की आपल्याला निसर्गच. चा आनंद घ्यायला पण वेळ नाहीे असं होतय सगळं.
त हे जे लोक. गाड्या चालवतात ना.
हा,
ह जे लोक गाड्या वगैरे चालवतात ना तवर. मस्त पाऊस पडत राहील. तरी जोराचा निसर्गाचा आणंद घ्या आणंद घेत गाड्या चालवा. असं माझं म्हणणं आहे.
बरोबर.
म्हणजे कस? पावसाचा जो आनंद असतो ना. तो खरं घ्यायचा तर गाडीवर घ्यायचा. एकदम भारी.
गाडीवर घ्या. किंवा असंही रानात जाऊन कसही घ्या. निसर्ग छानच आपल्याला आनंदच देतो. फक्त आपल्याला तो घेता आला पाहिजे.
हम्म.
बरोबर ना. म्हणजे असं नाही कि माणसं हम.
पण सगळेजण तसं नाही करत. सगळ्यांना तो आनंद नाही घेता येत पावसाचा.
कसं असतं त्या प्रॅक्टिकल याच्यात माणसाला कसं मी कधी ऑफिसला लवकर पोहोचतोय. ते बघत असतो. त्याला ते पावसाचं काय पडलेलं नसतं. मला ऑफिस मध्ये मी कसं न भिजता किंवा पटकन जाईन. त्याच त्याला काळजी असते. त्यामुळे त्याचा आनंद कसा घेईल तो.
ते तर आहेच आहे.
हा.
छान वाटलं तुमच्याशी बोलून ताई. मस्त वेळ गेला आपला.
हो ओ.
आजून पाऊस
तुम खूप आणि पडणारच आहे. अपेक्षा काय पडेलच तो पण त्याच्या वेळेनुसार त्याच्या या इच्छेनुसार तो पडणार नाही. नक्की पडणार. चालेल चालेल धन्यवाद ताई हो हो.
तुम्हाला पण,